हा येतोय ना.
हो काय करताय? काय
बसली होती जेवण बन जेवण नाही बनवलं हो हम्म. आता आता फ्रेश वगैरे होऊन झोपल मस्त पैकी
हो.
तू काय करते?
हे बसले चिऊला जेवायला दिलं आता बसलेय
जेवायची होते
आधी पोळी खाऊन घेतली आता भात खाते आहे ती.
हम्म.
हो.
आणि तू? मी आज पण मलगावला गेली होती मी तिथूनच आले संध्याकाळ आ
ह
आज पण घेतलं. मग मला ना उशीर झाला होता ग साडेसहा वाजता थून गेले होते मग मला परत यायला उशीर होऊ जाईल जर तुमच्याकडे आज पण सरस आहे ना उद्या पण तीच आहे
अस मोठी गाडी जाते काहीकडन. हॅलो! हॅलो! हॅलो!